कॉल.
हो ना.
हा आता म मला एक सांग आता हॅलो.
हा.
हॅलो आवाज यायला का मी हेमून लागल होतो आता तुम्ही एक तारखेल चालले.
हो.
आणि एक तुम्हाला तिथून ट्रेन किती वाजता आठ वाजताय का?
हेव्हा एक तारखे सकाळ सकाळी ते का दोन ट्रेन वाशमहून जाणार आहे. सकाळी साडेचार ची ज ट्रेन आहे ना. त्यांना जायचं अशी आपले याले चग अकोल्या आले. अकोल्याहून साडेसहाची ट्रेन आहे डायरेक्ट पुरी साठी
रिर्वेशन नाही तिथून समज वाशिम तिकट काायं फक्त आपल्यापर्यंत
हां आको आकोलागून जगन्नाथपूर इथल्या त तिकडलं पूर्ण रिझर्वेहेशन आहे.
हा तिथं जग्नाथपुरीचं गा ते गावाचं नाव फक्त काय पुरी आहे ना फक्त
हो पुरी.
मग तुम्ही ते
तर पुरीपर्यंत काढलं नाही ना आम्ही. आम्ही काय केलं माहिती आहे का? हे बाय
हा.
अ पुरीच्या अलीकड नाही का काय ते दोनशे नाही दोनशे नाही काय ते शंभर किल शंभर, दीडशे किलोमीटर आदी भुवनेश्वर आहे. ते विशाल हा माज म्हणणं असं यचय की बिना तिथं हे करता दर्शन करता आपण डायरेक्ट हे केलं अ पुरीला दर्शन केलं तर ते पावन होत नसते.
असा विषय ह असा विषया तर म्हण व्हतं. म तसं काय नसतय काय? नाही तसं असते म्हणे. त्या जबरदस्ती ते पल्लीचं दर्शन करायचं म्हणे. चल म्हटलं रस्त्यावरच यायला तिथंच तिथ पर्यंतच टिकीट काढून घेऊ, काढून घेतलेय तिथ पर्यंत.
मंग तिथून मग तुम्ही कसे जाणार आहे मंग?
तिथून वापस ट्रेन आहे ना पुरीसाठी?
मग हो मग तिथून तुम्ही तिकीट काढणार आहे का नाही? तिथून रिझर्वेशन आहे मग दोनशे किलोमीटर साडे एकरा नाही पुरत.
नाही नाही. दोन घंट्याच्या रस्त्यासाठी?
पण हे मी ऐकलं नाही रे यार. की जगन्नाथ पुरीच्या अगोदर हे दर्शन कराय लागतय म्हणून.
त्यात आलूनंद विष
मग ते म्हणजे त्यांनी पाहिला असेल र मग बरोबर त्यांना इंस्टाग्राम वगैरे आपण पाहतो ना.
बस रील्स मध्ये पाहिले आहे त्यांने म ते रील्स मध्ये दाखवतात.
रिल्स मध्ये दाखवलं बरोबर आहे मग. काय गावाचं नाव काय आहे त्या?
अ भुवनेश भुवनेश्वर का काहीतरी भुवनेश्वर हो भुवनेश्वर.
म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. हम्म आणि ती दोन समजा दोनशे किलोमीटर ट्रेन नच?
काय तरी अ दीडशे किलोमीटर आहे. दोनशे नाही आहेे. दीडशे
अवा आणि तुम्ही याले कधी पोहचता मग ते भुवनेश्वरले?
तिथं सकाळी सज साडेचारचा टाइम आहे दिलेला. तस अस सहा, सात वाजता पोहताईल ट्रेन लेट होतेस काय ना काही
म्हणजे बारा घंटेना का चोवीस घंटेन?
चोवीस घंटा.
बापरे बाप! चोवीस घंटे? हम्म तिथून तुम्हाले दिवसभर तिकडेच राखते मग?
नाही मग भुवनेश्वरला पोहोचलो आज, सकाळी दर्शन करायचं आंघोळ बिंगोळ करून हा दर्शन केल्यावर नाही काय आहे करायचं? काय तले. तिथून निघायचं तिथून जायचं मग पुरीले. पुरीले पोचता आपण बारा एक वाजेपर्यंत समजा
हा.
मग आरती वगैरे आपल्या सॉरी हे करायचं. दर्शन गिर्षण करायचं जगन्नाथपूरचं जेवण वगैरे करायच, संध्याकाळचं ते ध्वज हे करायचा कार्यक्रम करायचा ते पहायचा.
हा.
झालं. दोन तारखे ते होते तीन तारखे संध्याकाळचे आमचे ट्रेन आहे तीन तारखेला. बीच वर फिरायचं ना संध्याकाळी डायरेक्ट यायला-
तुम्ही इकडे चालले ना वाटते?
हो ना मग त मग तिथून तीन तारखेला, तिथून याले काय नाव आहे त्याच? ह रग
तिरुपती का?
एक मिनीट हो, एक मिनीट होल्ड करा.
हो.
हॅलो?
आं?
हॅलो? हॅलो?
बोल ना, बोल ना.
तिथून आम्ही, याले जाईल तिरुपती ले तीन तारखेला.
तीन तारखेला आहे. ये संध्याकाळी काहीतरी सहाची का आठची ट्रेन?
कुठ
याच्याहून जगन्नाथपुरी हुन, हा.
संध्याकाळून का?
हो संध्याकाळी डयरेक्ट.
संध्याकाळ, मग तिथून तुम्हाले तिथून चोवीस घंटे लागता का नाही मग?
हो समजा आता तीन तारखेला आम्ही बसलो, चार तारखेला संध्याकाळी शाळे दहा-साडे दहा तिथ वाजतील असतो.
आणि तुम्ही इथून केलं का मग रिझर्वेहेशन?
हो तिथून तिथं बी केलंय
म्हणजे पुरीहून ते इथं तिरुपती पर्यंत?
हो.
ते तरी चांगला केला.
अजून मग तिथं पोचलो आपण, चार तारखे संध्याकाळी. कि पाच तारख इथं. पाचन-सहा मध्ये दर्शन झालं, तरी सातले दुपारी बारा वाजताची ट्रेन आहे, आमची निघायची वाप
बरं झालं गेलं तुम्ही एक-एक दिवस एक्स्ट्रा ठेवला, बरं केलं.
हो अे झालं तर बारा घंट्या स दर्शन होत ति-रुपतीच. नई चोवीस घंटे.
अरे, अरे चोवीस पण कमी, म्हणला तू.
ह चोवीसच्या जागेवर, तीस घंटे लागला तर. टेन्शन नसल पाहिजे आपलं ट्रेन आहे म्हणून. हे कराय पुरते का रे, समजा तिथं ते पाच, घंट्यात त्याच्यावरून दर्शन कराय पुरते का?
कुटून?
सकाळी दहा वाजता पाच भेटेन मग स्लॉट देतील, स्लॉट नुसार तुम्हाला जाया लागते. त्या डायरेक्ट रात्री पोचल, किंतण अंगोळ करून डायरेक्ट लाईनीट लागायाचं.
लाईनीत लागून द्यायचं मग म्हण ते, कसं आहे आपण पाय घडी घडी जात नाही, जे मेन दर्शन असेल तसं असं वाटेल लाईन इथलंच ना.
हो तर मग बा ह्याबय एक तीन महिने आपण स्लॉट खोलतात तिरुपत
हा हाव हाव ती आता वेळ नेस पण पाय. काय म्हणला?
हॅलो?
हा बोलना बोलना आवाज यायला लागला
त्याच्याहून कराव ती तर होत नाही समजा आता.
हम्म.
एका महिन्याआदी किंवा तीन महिन्याआदी बुकिंग कराया लागते, बरोबर आहे? कुठला आण तिथं जाऊन पाच भेटतात '.
तिथं जाऊन.
फ पास तर राहतात ते पण त्यासाठी सकाळी दहा वाजता पोहोचाव लागते आपण पोहोचय रात्री दहा वाजता. मंग रात्रभर असमुक्काम करून मंग सकाळी दहा सात ल चार वाजतापासून नाही ला का दहा वाजे उत हे कर त्याचा करताय. रात्री ल लाईनच लागाय इतक्या समोर ततक्या समोर गेलो दिवसभरात समजा आपण चारा पैकी बोलेल. पाच तारखले संध्याकाळपर्यंत त्या सहा तारखे सकाळपर्यंत बी आपलं दर्शन झाल त बस झालं.
अनुभवच मेईल्या लई माझा जीव चालला जाते माणसाचा
आता दर्शन घ्यायच म्हणल्यावर भाऊ तथ नकूघा इथून जातानी आपला चांगलं वाट त्याची जाऊज नका दोन घंट्यात कंटाळून जाते माणूस.
होव ते त आहे.
हव तेच राहाच आता तू तू पळी वळी न रा तर जायचं. तिथंच होणार हे.
अर्जुन भाऊ बाहेर गेले. आव ना वे फार इकड परेशान होत म्हणजे थकते ना ना माणूस तिकड कंटिन्यू चे म्हणजे चोवीस घं चोवीस घंटे उभंच हे म्हणजे समोर गेल्यावर आहे म्हणा बसनं. म्हणजे काही घंटे उभच हे बा गर्दी हे म्हणजे जेवढा आपला.
चार घंटे उभा
म्हणले आता आलेले वाशिमला जयच म्हणलेत ना मले.
अ.
अ वाशिम जिल्हत म्हणेल हे आता गेले आहेत ना काही मित्र ते माणू यार कंटाळून जाते म्हणे म्हणा म्हणजे हाय इकडे चे गेलेले. गअ म्हणजे आपल्या जवढ्या समोर घरासमोर एक म्र
म्हजे करायची आणधी नाही काही एक्सरसाइज माणूस केल्यावर नाही का कंटाळून जाते.
च हव ना, असं पण नाही म्हणे आण गल लोक लोटतात. म्हणे म राजे.
त मंग तिथे होणार हे अबे ईथुन न पुरी पर्यंत पोहोचेल. कच कयत नाराण चोवीस घंटे ट्रेनमध्येे का सोपं आहे का?
आण लाय त्यो पण याले पुरीले पण लाईन लागते का नाही.
पूरीले लाईन लागते तिथ दोन, तीन, घंटे पाच घंटे कायतरी दश हा लात जास्त लागतात ह
पुरीला गेलेला आहे तू?
नाही रे बाबा ऑनलाईन पाहिलं मीनी स ऑनलाईन पाहिल हे मग आठ घं टे बी लागले त मंग काय दर्शन तर कराच लागणार ना हो.
ह दर्शन करायला करा त म्हणला ना तीन घंटे लागतात आणि तू गेलेला त्यावरी.
नाही दोन, तीन, घंटे नाही जास्त टाईम लागते व सकाळ, सकाळी दर्शन घेतले समजा.
हां.
ते लवकर दुपारी लागले तर उंशीर लागते.
हा ते त आहेच.
हा.
तेग सकाळी, सकाळीच लाग लागलं ना तेवढंच म्हणजे वेळेवर होतं दर्शन.
बाकी सगळेच राहि
तुम्ही ज-जाणार किती जण हे.
तीघ झन.
अरे हड तुझ तिघ अजून बाकीचे कॅन्सल
तु बे म्हणला तू ये तू नाही म्हणे ना.
हम् एक म्हटत आलो ठेवा. याच्यात घेऊ कात पाहिे त्या बाकीत बहिली काय?
दोन आहे दोन
एक काम करून जा तु घ्याय जमा करत आता कधी नेय तुम्ही घेना का. हा याचे न घेतो.
क्लिअर आहे जराशी बोट आहे जराशी क्लिअर आहे.
आ लिटर म्हणजे नाही का कोुल्या्या कंपनीला एकदम हे वापर बायो यंद फरक
हो.
तीनशे रुपये.
डबल टेक किती?
तु कायचय घ्यायचं हो त मध्ये नाही पाकत काय विचारणार होतो मी ते माशासाठी माशासाठी ते स्प्रे एकशेऐंशी रुपयाचा. हा्रश त्या स्प्रे अशा माशा उडाल्या माश्यावर मारायचा काय आहे लिक्विड आहे का त्या स्प्रे सग नाही ती म्हशी ले मशी चाटू द्यायच नाही न अंगार मारायच त्यांच्या अन् मारायचं. तेवराच त्यात मग लिक्विड संपल्यावर कशात?
वासाठी दो सडे आहे ना.